ॅलो हा माज मेनू काय आहे तुमच्याक
आमच्या इथे काय नाही सुट्टीचाच रस आहे
होय हा हा
तुमच्या इथे
म्हणजे कच्चे टॉमॅटो असतात ना
हा
त्याथ भाजी मटकीच्या आमटी ह हो
हो काय
हम् हम
म
सकाळ जरास सकाळच जरा हाय आता जरा टोमॅटोची भाजी केल्या आमटी हाय
अच्छा
हम्म बबी काय करते
हॅलो काय बोलताय
बाळ काय करतंय तुमचं म्हंटलं आता
माझं मला मुलगा आहे तो आहे बाहेर खेलतोय त्याला पण आज बरं नाही त्याला सर्दी झाले खोकला ह थोडासा अंग पण गरम आहे
हा हा
ते पावसाचं वातावरण ना असं त्याच्यामुळे हा
करतात
खेळतोय आता
होय.
हम्म.
चालतोय का मग आता तो?
मग
दादा विचारतात, पोचले का ? उद्या परवा दिवशी पोचणार.
हॅलो बोला
हा चालतय का म पोरगा तुमचा?
हा चालाय लागलाय आता धावतो बाहेर
होय
हा. बाहेर धावतो ऐकतच नाही आणि पाऊस पडतोय ना जरा भीती वाटते ना पडाय बिडायचा पण तो रडतो बाहेर जाण्यासाठी
होय माझं पण तसंच करतंय
हा हट्टी पण एवढा आहे ना
हो हा चालतोय व्ह्यो पण बाहेर म्ह का एका जागी बसत नाही
नाही ना तुमच्याकडे असं प्राणी वगैरे तुम्ही सांभाळता का म्हणजे असं कोंबडी, बकरी किंवा तस आमच्या इथे आहे आमचा म्हणजे आमची घोडी आहे तिला घोडीचा पिल्लू पण घोडीच चालले
होय.
हा गाय आहे गायला वासरू आहे. कोंबड्या आहेत आमच्या खूप साऱ्या, एक बकरी पण आहे. आं
आहे का तुमचे?
म्हणजे बैल वगैरे आहेत म्हणजे असं गोठा आहे
हा हा म्हणजे शेत आहे का तुमचं?
नाही नाही शेती नाहीये पण असंच आहेत आमचे
हा हा हा पाळ
पाळतात हा त्यांना पहिल्यापासून घोड्यांचे फार आवड आहे ना सासरे बुवांना आमच्या मग ते आहेत आमच्याकडे
होय.
हम्म.
हा हा आमच्यात न्हाय काय
हा काय तसं माझ्या माहेरी पण नाही पण इथे सासरी आहे असं हम्म.
हम्म.
मग पाऊस पडतो का तुमच्या तिकडे?
पाऊस नाही आता मगाशी जरा पडला आता नाही नुसतं वातावरण हाय जरा गार
अच्छा.
तिकडं
नाही मग अशी पडत होता आता नाही पडत आहे.
होय मधे केवढा पडला. आता परत आठ पंधरा दिवस नाहीच पाऊस
हा ना मध्ये आमच्या इकडे तर पूर आला होता बाप
होय पूर आलेला आमच्या इकडं पण सगळा. रस्ते बंद झालते
झालं यार खूपच.
होय.
म्हणजे ज्यांचं दुकानं होती ना त्यांच वीस, चाळीस लाख. तरी नुकसान आहेच.
होय भरपूर नुकसान होत.
हा ना बिचारे.
होय.
आणि आमच्या इथ येतो दरवर्षी मार्केटमध्ये पण ह्या वर्षी खूपच आला होता.
हो ह्या वर्षी पाऊस भ भरपूर
हा खूपच आणि पानी पण सोडला होता. आणि माझ्या माहेरी पण माझ्या आमच घर आहे ना माझ्या घराच्या पायऱ्या दोन, तीन बुडाल्या होत्या.
हो कायं.
हा एवढा पूर आलेला माझ्या तिकडे माहेरी पण येतो पूर. पण हा खूपच आलेला हम्म.
आलेले ह्या वेळेस. आणि लवकर आलता तेवढच आठ पंधरा दिवस पाऊस पडला खरं भरपूर आलता पाऊस. पाणी.
हां.
परत ते इंद्रायणी नदीला तिकडे पंढरपूर साईड ला नदी
चाला हो
ते वारकरी जातात ना तो रोड पूर्णच ब्लॉक झालेला.
अरे बापरे म्हणजे तू पूल पूर्ण ओवर फ्लो झालेला म्हणजे आईशप्पत.
ह् तरी वसरला म्हणजे दिंडी जायच्या टायमाला वसरला पाक. पाणी तेज.
अच्छा हा. खूपच म्हणजे ती नदी पण खूपच मोठी आहे ना चंद्रभागा.
होय इंद्रा इंद्रायणी नदी.
इंद्रायणी हा पण चंद्र हा चंद्रभागा पण बोलतात ना. अच्छा हा मग इंद्रायण कोणती नदी.
अ हिज्या पशी लागत्या म्हणजे तिच्या अलीकडच येत्या पंढरपूरच्या
अच्छा
आळंदी हे आमच गाव आहे तिथ
मी आलेली तिकडे आळंदीला आले अशी एकदा दोनदा आले परत पलीकडे राधाकृष्णाचं पण मंदिर आहे ना वाव किती छान आहे म्हणजे मी फर्स्ट टाइम गेलेली त्या मंदिरामध्ये
हा हा
आणि एवढं छान वाटत ना बघून राधाकृष्णाला एकदम म्हणजे सांगू पण नाही शकत एवढं भारी वाटलं मूर्ती बघून आणि नेमकी आरती चालू हो ती आणि ते पंडित असतात ना म्हणजे देवळामध्ये असतात ना ते ब्राम्मण लोक हा त्यांच त्यांनी म्हणजे देवाच मुकुट आहे ना अ कृष्णाचा श्रीकृष्णाचा मुकुट त्यांनी काढलं आणि आम्ह आम्ही जात होतो ना पुढे तर जो कोणी येईल ना त्यांच्या डोक्यामध्ये घालत त्यांचं बाप एवढं फिलिंग भारी वाटली ना हा माझ्या ण डोक्यात घातलं ना आईशप्पथ म्हणजे देवाच मुकुट आपल्या डोक्यावर त्यांनी ठेवला जाम भारी वाटलं
आपल्याला आशीर्वाद मिळाला
हा ना आम्ही पाया पडलो मग छान वाटलं मला तर आणि प्रसादी पण दिली त्यांनी पण त्यांची प्रसादी आहे ना लाडूमध्ये ते जास्त करून काय ते कापूरचा जास्त वापर वार करत हा मी खाल्ला पण मला ती टेस्ट नाही आवडली पण देवाच प्रसावदा म्हणून मी थोडस चाकलं कापूरचा होत त ना लाडू ह्
त्यामुं
हा खीर का लाडू होत काहीतरी हम्म छान आहे तिकडे पण बसण्यासारखं आहे म्हणजे असं मंदिरामध्ये बाहेर पण बघण्यासारख आहे आणि त कसं नदीच आहे ना नदीच्या अलीकडे तिकडे पंढरपूर आणि या साईड ला हा त्या साईड ला राधाकृष्णाचं मंदिर आहे इस्कॉन बोलतात ना त्याला छान वाटत हम्म
ह आम्ही काय एवढे गेलो नाही तिकडे आता दिवाळीच्या सुट्टी लावताय काय
हा काय
हो तिकड हे्याला तुळजापूरला आंबा
हा हा त उुळजापूरला मी गेले आता आता मी लग्नाच्या आधी पण गेली होती बापरे मी म्हणजे ते घाट आहे ना घाटामधून एवढा मला त्रास झाला ना म्हणजे मी खूपच मी म्हणजे उलटाच करत होती तो घाट उतरेपर्यंत त बापरे मला एवढा त्रास झाला तरी पण मी देवळामध्ये गेले ना एवढी लाईन होती ती एवढी लाईन मी कंप्लीट केली म्हणजे एवढं मी थपल्यासारखे झालेले पण मला देवळामध्ये गेले तर जरा बरं वाटलं हा म्हणजे आईची कृपा माझ्यावर होते असं वाटलं मझ हम्म नंतर मग दर्शन वगैरे झालं तेव्हा मग ओके वाटलं मला
होय हा हा
छान आहे तिकडे पण असं
होय तिकडं वातावरण पण छान आहे ज गा भक्तमय असत दख्खनचे राजा जोतिबा
हा ज्योतिबाला पण गेलेली तिकडे अस पि पिंक कलरचा गुलार असतो ना हम्म तिकडे पण छान दर्श
यात्रा यात्रा असत्या भरपूर मोठी तिथली हो हा
हा तो गाणं नाही का आहे माहितीय मला अजून कुठे गेलेली कोल्हापूरला पण गेलेली तो शाहू पॅलेस तिकडे हा अजून अ हा ते तिकडे पण असं हरीण वगैरे असं बघण्यासारखं प्राणी होते तिकडे हा अजून इथे गेलेली कुठे कणेरी मठ माहिती आहे का तुम्हाला
बघितलेय की.
हा त्याच साईडला आहे ना हा तिकडे पण गेलेली तिकडे मस्त मस्त असं बघण्यासारखंच आहे.
होय आणि त्या मुरत्या आहेत ना.
हा ओरिजनल वाटतात त्या असं वाटतं की ओरिजनलच माणसं आहेत ही.
पण असं वाटतायत.
हा तेच ना.
होय भारी वाटतेय तिथ मग आम्ही लहान होतो तवा गेलेलो.
हा काय.
हो तवा काय तर एका माणसाला पन्नास रुपय तिकीट होतं तिकडं.
हा. ते आम्ही ते ह्याच्यामध्ये बघायला नाही गेलो पण आम्ही बाहेर बाहेरच बघून आलो. तिकडे बाहेर अशी शंकराची मूर्ती होती मोठी.
होय.
तिथे फोटो वगैरे काढले परत मॉल पण आहे तिथे म्हणजे खाऊ वगैरे घेऊ शकतो आपण हा.
ह
छान आहे सगल बघण्यासारखं. हम्म कधीतरी जावं फिरायला.
होय अधूनमधून भारी वाटते थोडं जरा फ्रेश होतय.
हा आता बघु. हो आम्ही पण जाणार आहेत प्लॅनिंग आहे बघू आता कधी मुहूर्त तर निघतय तेव्हा जाऊ हा.
आमच आता काय आधीमधी नाही दिवाळीच्या सुट्टीत. तस.
हो तेच ना.
होय.
मग.
अधून मधून मग गेलो तर कोल्हापूरला तेवढंच नाहीतर मग माहेरी.
हा माझं तर माहेरी येणं जाणं असतं फिरणं म्हणजे माझं कस माहेरी ते सासर सासर ते माहेर असंच चाललंय. असंच चालू आहे माझं तर. मग कधी कधी बोलते म मिश मिस्टरांना काय कुठे फिराय नेताय मला कुठे माझ माहेर नाही ते सासर सासर किंवा माहेर असंच चालू आहे.
होय कंटाळा येतोय घरात बसून पण मग
हा ना.
हम् चालते तिकडून करता फोन आता काय उद्या म्हणजे झालेय टायमिंग हम्म.